हॅलो. बोला सर बोला सर काय म्हणताय?
काय नाही एकदम मस्त व्यवस्थित.
मग ते बिझी आहात का?
नाही नाही तिला रिंगटून वाजती ना.
हा हा.
ते क ते एक ते गाणेला काय कुठलं गाणं. रुपेरी वाऊत माळाच्या वनात ये ना.
तर म्हणलो आता ही बदलतो रिंग टोन आता ठेवतो निशाणा तुला दिसला ना.
ते म्हणजे ह्या ह्याला ठेवलंयस का रिंगटोन.
हा ह्याला फोनला नाही नाही सगळ्या कॉलला रे सगळ्या कॉल सेम रिंग टोन माझं कुठे काय कुठ नाही वेगळ्या कॉलला वेगळ्या थोडी ठेवायची.
तसं नाही रे अ कॉल वाजला याचा बायको संशय घ्यायची.
नाही नाही नाय नाय नाय ते ना आ ह्याच्यावरून ह्याच्यावरून आठवलं हा हा हाच्यावरून एक आठवलं ये अमरनाथला एक पोलीस आहेत.
हा हा.
त त्यांचे ना त्यांचे मित्रांचे कॉल आले की वेगळी रिंगटोन ये. आणि ह्य दुसऱ्या पोलीस बिलीस मध पोलीस मधले कॉल तर वेगळी रिंगटोन ये. आणि त्याच्या बायकोचा कॉल आला ना तो सायरन असतो ना सायरन टॉ टॉ टॉ ती रिंगटोन ये.
काय बोलतो अ म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळी ठेवलेली आहे, डेंजर झोन ला टॉ टॉ ठेवलय. अय बा ये मी असं ठेवलं ना माझी बायको बोल्ले काय चाल्लय काय तुमचं?
मो ते बायकोन कधीच ऐकलं नाही का? बोलतात ना सोबत असते तेव्हा त ते फोन करत नाही. त्या आणि घरी गेल की मी फोन सायलेंटवर टाकतो. म्हणलं म्हणलं कध तरी वेळ अशी येणार ये की तुम्ही कुठे जाल गावाला वगैरे फोन घरात चार्जिंग लावला अस चेल आणि आणि करावा फोन तिथं आणि ऐकावी रिंगटोन
होय. अरे पण एक एक कॅरेक्टर असे भेटत ना लाईफ मध्ये
हो हो.
माझा एक मित्र होता रे, तो हाय ते आपलं काय ते बर, लास्ट ऑफिस मध्ये आम्ही होतो ना महालक्ष्मीला
हा.
ने मी जिथे होतो लास्ट ऑफिसमध्ये
हम्म.
तिकडे ना अ त्याने बायकोची म्हणजे रिंग टोन आली ना म्हणजे तर तो भूताची हे वाजायची
ते मध्ये गाणं फेमस झालं होतं बघ भूत हू मे हा हा ते ती रिंगटोन वाजायची रे तर ते आम्हाला पूर्ण ऑफिसमध्ये रिंगटोन वाजायची ना मोठ्याने ह मग सगळ्यांच सगळ्यांनाच समजायचं ह्याच्या बायकोचा फोन आला म्हणून आणि स्पेशली तीच रिंगटोन त्याने बायकोसाठीच ठेवली होती. बाकी सगळ्यांसाठी नॉर्मल टोन ठेवले होती. सॉलीड यार डेंजर लोक असतात ना खरंच
ती ब ती नशीबवान आय आपल्याला चांगली बायको भेटली.
हो ते तर आहेच रे, आपल्याला एकदम नशीबवान आणि अ चांगल्या म स्वभावाची चांगल्या अ कॅरेक्टरची बायको मिळाली.
अरे बापरे! हा ना. एक गडबड झाली आता. बॅगेतलं सामान काढतोय, तर मला वाटलं होतं माझी छत्री घरी राहिली. मघाशी पाऊस पड होता. नाहे, आता बॅगेतच ए. डब्ब्या खाली लप.
ह हा हा. अरे बाप र! मोठा झोल केलास तू.
ट्रेन आली का नाइ म? त्यात स्टेशन पासून काय रस्ता जवळ ए काय? अच्छा.. र-रस्ता जवळ ए का?
आरे ते वरती ए. ह्याच्यावर ए. काय ते बरं आ.. काय बोलतात त्याला? आ ब्रिज-ब्रिज असतो ना वरचा त्याच्यावर उभा ए. ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्म ला येते ना.
अच्छा, अजून आली नाही काय?
आजू आली कुठे. आली त दुसरीच आली. एसीवाली आली. ती कोण पकडणार अंधेरीची? दोन ट्रेन एत ना. एक आठ आठची ये साधी आणि एक आठ वीस ची ए. एसी वाली. तर आ आठ वीशी आली.
वापरे म्हणजे आठ
आणि अ काय माहिती काय लोचा झालंय का.
बापरे आज म वेळ लागणार म्हण
हा आता मला पुढे जायला पण लेट होणार. हाएत हाएत माझे साडे नऊ दहा वाजणार आज.
बापर! वैताग ए यांचा.
चाल रे बाबा, वैताग नायतर काय. म आता असं वाटतं इच्छा ए जी पकडली असती बरं झालं असतं.
जेव्हा लांब राहतो ऑफीस पासून तेव्हा काही ना काय काही ना काय प्रॉब्लेम होतोच हा ट्रॅव्हलिंगचा.
ते तर आहेच रे. जाऊ दे मला ते गर्दीमधे जायला आवडत नाही ना.
बरोबर बरोबर. नाई जायचं पण नाही.
न्हाई रे. गर्दी मध्ये गेलो ना तु मला, तुला एक सांगतो माझं ऑब्झर्वेशन. तू हसशील मला. मी जेव्हा पण गर्दी मधे जातो ना जेव्हा पण, कधीही म्हणजे जाताना किंवा येताना कोणत्याही वन टायमाला. त्या दिवशी मी जास्त थक कुन जातो घरी काय समजत नाही.
हा बरोबर आए ना. कारण एनर्शी लागते ना.
काय माहित नाई मला रे आणि जेव्हा खाली ट्रेन असते ना एकदम हवेशीर वगरे म्हणजे नॉर्मली बसलोय आपण आणि दोन एका डब्यामधे अ.. फक्त शीट पुरता बसलेली लोक एत तेवढे तरी नॉर्मल असतं ना तरी मी एकदम फ्रेश फ्रेश घरी जातो किंवा ऑफिस येताना फ्रेश फ्रेश येतो काय समजत नाई काय लॉजिक ए. असं भरपूर वेळा ऑब्सर्व केलंय मी. जेव्हा पण गर्दी मला भेटलिये ना तेव्हा मी लय थकूनच गेलोय घरी नाई तर अजून काय ना काय म्हणजे इश्यू होतात असं
ते होतं कारण की ना अ.. काय म्हणत त्याला एकतर गर्दीमध्ये आपल्याला जास्त अस त्रास पण जोर पण द्यावा लागतो. नीट उभं रायला परत परतं ऑक्सिजन कमी पडतो गर्दी असते त्यामुळं.
हा बहुतेक तसच असेल काहीतरी कारण ते कारण ज खाली असे त ऑसिजनचं प्रमाण जास्त असत ना म्हणजे आपल्याला हवे हावा तेवढा ऑक्सिजन मिळत असेल. शरीराला आसं पण असेल किंवा आणि जेव्हा गर्दी असते हो एकदा असंच झालं होतं रे विरारला त आपला डे कामणला आपण ट्रेन पकडतो बघ पहिला पकडायचो तीथून ट्रेन पकडली होति मी फुल कचाकच एक दम भरली होती कचाकच मुंगी पण शिरायची जागा नव्हती. त्या स्थितीमध्ये असा उभा होतो ना मला एकदम स फोकेशन झालं होत. आणि मी तिथे डब्यामध्येच असा उभ्या उभ्या पडलो खाली चक्कर येऊन चक्कर येऊन हा. आणि पडलो त मला मला शुद्धच नाही वसईपर्यंत. लोकांनी मला उतरवलं पाणी दिलं बसवलं तिथे तोपर्यंत मला शुद्ध नाय. बोल एवढं सफोकेशन झालं होतं त्या गर्दीमध्ये.
माझ माझा सेम प्रॉब्लेम होतो गर्दीचा.
हा.
ट्रेनचा त्यामुळे मी नाई ट्रेनने जात.
आणि तेव्हाच मला कळलं माझं ब्लड प्रेशर लो झालं होत.
नो हो. लो होतं ना.
ती माझी पहिली वेळ होती. लो ब्लड प्रेशरची. तेव्हा मला कळलं कुठे ते आसं आसं आसं पण असतं म्हणून.
मला खूप वेळ झालाय अस.
हा म तेच म आपल्याला ते तेच करायचं हा.
नाही जात ट्रेन नि.
नाही बरोबर आहे रे तुला हे बघ तुला किती कोणी सांगितलं त तुला स्वतःच्या आरोग्याची काळजी पाहिजे ना.
बरोबर बरोबर. म तू पण हे खूप चांगलं केलंस की इकडे इकडे जॉब घेता ते बरं केलं म.
हा ते तर आमला दोन्हीकडे काही प्रॉब्लेम नव्हतं रे ते एका टोकाला होत नि हे पण एका टोकाला ना हे रिवस आहे ना.
हा प इकडे गर्दी कमी.
ते मुंबई सेंट्रल तिकडे खाली होते गर्दी ना नंतर ब्यांड्रा नंतर कमी व्हायची गर्दी.
पण येताना खूप गर्दी भेटत असेल?
हा येताना मिळायची पण मी लेट निघायचो ना लेट व्हायचं खूप.
ओके ओके.
तेव्हा मी मुंबई सेंट्रल वरू रिटर्न करा मारायचो बसायला मिळायचं.
बरोबर बरोबर.
आणि बसलं की म्हणजे कसं असतं उभं राहिलं की थोडा प्रॉब्लेम होतो. सगळेच अवयव कार्य करायला लागतात. बसलो की थोडा रिलॅक्स पणा पण मिळतो ना असं पण आहे ना. तुंझं जेवणार कधी तू?
आज नाई नाई नऊ सव्वा नऊला.
ओके.
साडेनऊ साडेनऊ पकडून चाला काय माहिती बघितलं नाय आजून. आरे फ्रेश नाही हलो आल्यापासून बसलोय माहिते का फोन
आरं माझ्या मूळे लटकलय मि पण लटकलो ईथे. आताची ट्रेन आली आहे चल ट्रेन मध्ये बसतोय. हा. आताची ट्रेन आली आहे बसतो ट्रेन मधे.
जेवढे जास्त कॉल होतील तेवढं बरं ना रे.
नाही रे हा शेवटचा कॉल बहुतेच नंतर नेटवर्क गायब होईल.
अच्छा अच्छा अच्छा घरी गेला बघ मग संपूून दोन एक एक मिनिटं करून पाय तर
हा आता उद्या बोलू परत.
हा बघू उद्या बोलू मग चालू असतील तर बघू
प्रॉब्लेम नाही तुझे पण वाढतील ना.
हा ते तर आहेच बरोबर. हा ना स जर उद्या आता ह्यांनी घाबरवलं होतं सगळ्यांना काय माहिती लेडीज लोकांना आज स सगळ हा आता आई पण नंबर लावून बसले आईचे सहा कॉलेज बायकोचे तीन कॉलेज
काय होत आजच?
हा अज संपवायचेेत ना लेडीज दोकांना त्यामुळे आता मी दोन तास दोन तास आहे फ्री
अरे बापरे तुन तर कामालाच लावलंय.
ते अ अजून का बोलत होतो.
हम्म
अरे ह्याच काय झालंय शरदचा काय प्रॉब्लेम झालाय काय?
का रे?
आज एकदम गुमसुम गुमसुम होता.
काय माहिती मी नोटीस नाही केलं मी पण माझ्या टेन्श मध्ये होतो माझंच काम चालू होतं पर्सनल
हा हा ओकेच. नाही नाही पुरुषो म त मण तुला विचारल. बाकी काय चल मी ब्रिज वरून खाली उतरतोय ट्रेन पकडतोय ठेव
चालतेय चालते चालतेय घे काळजी मग.
ओके ओके चल मग बाय.